हा बोल, कारण की आपले सेकंद पण वाढले ना, तर तेजा आपल्याला होतो म्हणून तेवढेच बोलावे लागेल, म्हणून म्हटलं तुम्हाला थांबा, मी कट
हम्म हम्म हं हं, त्यांचं असं होतं ना, प्रोफेशनल कामासाठी जरी बा माणुस आलेला असेल ना तरी त्या मॅडम पाऊण तास तर घालवायच्याच, इतकी बडबड करायच्या.
हा, एक एक जण असतात म्हणजे समोरच्या व्यक्तीला खरं कंटाळा येतो ओ.
बोल का स्वभाव.
पण इतकं पण मला मला इतकं पण नसुने की, समोरच्या व्यक्तीला कंटाळा येईल.
म्हणजे आणि त्याच्यानंतर ना जेव्हा मी तो जॉब सोडला ना तर, मेडिकल इशू मुळे सोडला होता मी, तेव्हा मी आठ दिवस आय सी यू ला वगैरे होते. तर माझ्या मानलेल्या भावाने तर ना म्हटलं, अजिबात तिचे फोन घ्यायचे नाही. त्याने नंबरच ब्लॉक करून ठेवला तिचा, त्या मॅडमचा.
अरे बाप होय.
हो बट म्हणजे त्यांनी मला काही त्रास नव्ह ता दिला पण ते त्याच अस हून हा, त्याच असं म्हणण त्यांनी जर तुला फोन केला. तू कशीये? बरी आहे का? वगैरे विचारलं ना, तरी पण ते तुझा अर्धा पाऊन तास घालवणार. त्याच्यापेक्षा
घालवणार हो. नाही होतच ना तसं म्हणजे एकेक जण इरिटेट करण्यासारखी पण असतात. म्हणजे बोल फार बोलतात म्हणजे विषय नसताना, पण कुठला पण टॉपिक काढायचं आणि बोलायच.
हू आणि त्याच्यानंतर दोन, चार महिन्यांनी ना त्यांनी मला फोन केला मॅडमनी आ आणि मला म्हणतात, मग आता काय विचार आहे तुझा? त्यांना ऍक्च्युली विचारायचं होत, जॉईन करतेस का परत?
ओके, म्हणजे जॉबला होता काय तुम्ही?
हा तेव्हा पण जॉबला होते मी म्हटलं नाही म मला ना म्हणजे त्यांनी म्हटलं ना काय विचार आहे. म्हटलं मॅडम मस्त आराम करायचा विचार आता दोन, चार महिने.
हुहू
मग काय नाही नाहीकर आराम गरजेचा आहे तो आता एवढ्या आजारातन उठलीयस मग आराम करणं गरजेचच आहे तुझ्यासाठी ते आराम करण कसं गरजेचं आहे हे सांगायला त्यांनी पाऊण तास घालवला.
आई ग भारीच आहेत ना अशी नगं भेटतात ना एकेक?
हं आणि माझ्या भरोश्यावरती त्यांनी त्यांचं पण म्हणजे अ लवकरच लग्न झालं होतं दहावी नंतर वगैरेच तर त्यांनी त्याच्यानंतर अ मुल सांभाळता, सांभाळता किंवा मुलांच्या शिक्षणासोबतच स्वतःचही शिक्षण चालू ठेवलं होतं. बारावी पण दिली बाहेरनं ग्रॅज्युएशन पण पूर्ण केलं. आणि मी तिथे जॉबला होते माझं इंग्लिश बऱ्यापैकी असल्यामुळं त्यांनी माझ्या भरोश्यावरती लॉ ला पण ऍडमिशन घेतलं होत.
हम्म.
हो आणि पण ते मग मी सोड मी त्यांच्या नोट्स काढायची ओ लोच्या.
हा हा हा त्यामुळे ना इझी जात होतं.
हम्म, म्हणजे ऑफिसचं काम माझं काम सांभाळून मी त्यांच्या नोट्स काढायची आणि पण त्यांचही असं होत कि रोज दुपारी जेवायला त्या बाहेर जरी गेला ना मला फोन करणार. तू जेऊ नको बर का ग मी येतीये.
आ म्हणजे एक घरची फॅमिली म्हणजे मेंबरच तुम्हाला केल होत ओ त्यांनी.
हो आणि मग मला विचारण किंवा मग मला विचारणार डबा आणलाय ना हो आणलाय काय भाजी आणली ग ही ही आणली म राहू दे मी येतीये आपण दोघी जेऊ मग त्या ताटभर भरून घेऊन येणार किंवा मी डाबा नेलेला नसेल तर माझ्यासाठी ताट भरून घेऊन येणार. असं एकत्र घेऊन जेवायला बसायच्या माझ्या पेपरच्या आदल्या दिवशी ना नवऱ्याला सांगायच्या ओ उद्या तिचा पेपर आहे तिला अभ्यास करू द्या. सारखं, सारखं फोन करून त्रास नका देऊ आणि काय असेल तर मला फोन करा मी बघ ते माझं चॅन नाही झालं तर तिला सांगते आता कुठल्याही ऑफिसमध्ये गेलं तर असं कोणी म्हणत नाही नव त्यांनी तसा जीव पण मला खूप लावला होता.
ह हा हा भारी आहे की मग हो.
आता घराशेजारीच त्यांच ऑफिस होतो म्हणजे पूर्ण कंपाऊंड मध्येच.
हम्म.
पण घरातही काही आणलं ना मुलांसाठी खायला वगैरे तर पहिलं प्लेट मध्ये काढून मला देत होते, दोघं पण नवरा व बायको. मग मुलांना च आतमध्ये देणार. इन्सुलेशनच वर्च होत पण ऑफिस मग ना म ऑफिशियल काम बिलिंग कोटेशन वगैरे असं असायचं ना. मग ते सर शक्यतो बाहेरच असायचे पण मग कधी आले, काही आणू देत मुलांसाठी मग फ्रूट्स आणू दे किंवा काही असू देत, मग ते पहिलं प्लेट म माझ्यासाठी यायचं, आणि मग तिथे आतमध्ये घरी मुलांना देणार. किंवा ते अस जर दोघं नवरा बायको बाहेर असतील तील ना तर मुलांना सांगितलेलं असायचं, ए चार वाज ता, तिला चहा करून द्या बरं का, आन् पोरांनो चांगला चहा करा बरं का.
अगं बइ, हां
हो असं नाही की म्हणजे म तिला करायचाय म काहीतरी चुना लावा, कसा तरी करा असे त नाही, मला करतो तसाच चहा कर बरं का तिला, दोन्ही मुलंच त्यांना. आणि ती मुलं पण ये ना मोठ्या बहिणीसारखं ताई छहा घ्या.
हम्म,
जेवण करून घ्या, मग करा ते असं.
हा, मी करते की जिवाळा इतका लावतात ना भारी वाटते ते आपले एक, घरचाचं फॅमिली मेंबर असल्या सारखं होतंय ना, रक्ताच नसतोय तरी पण म्हणजे एक जवळीक झालेले असते.
त्यांना मुलगी नव्हती ना, मग त्या खूप जीव लावायच्या मला.
अच्छा, नाही खरंच आहे, ज्यांना मुली नसतात ना ते लई म्हणजे लैय करतात हं.
हं,
त्यांचा एक जिवाळा मुली, दुसऱ्या मुलींशी जिवाळा भरपूर असतो.
हम्म, कधी- कधी जर आम्ही गप्पा मारत बसलेलो असलो ना, काही काम पण चालू आहे, माझं काम पण चालू आहे.
किंवा त्या बसलेल्या आहेत मग म्हणुन चार वाजताच. हो ना, बाळा एक काम करती का गं, काय ओ?
हम्म,
जा, जाना आपल्याला चहा करून आन.
हा, हा, हा,
म्हणजे इव्हनं त्यांच्या किचन मध्ये सुद्धा मला बे धडक
एंट्री होती, हा.
कि जा तुला काय खायचंय ते बी बनव तू पण खा अन् मला पण खायला घाल, हो
ना एवढासा अस कोण एवढ फ्रीडम देतय मग ज
हो, आणि कॉलेजमध्ये साडी वगैरे असे साडी डे वगैरे असेल ना तर मग त्या म्हणजे त्याच्यानंतरच तिथे जॉबला लागल्या वरतीच मी ऍडमिशन घेतल फर्स्ट इयरला. अं सॉरी सेकंड इयर ला, तर मग त्यांनी ये ना साडी डे वगैरे असेल ना, तर मला फक्त म्हणायचे तू साडी नेसून इथे ये फक्त. नाही तू माझीच साडी नेसून जा, आणि स्वतःची ज्वेलरी वगैरे घालायला देत होत हे एवढं कोण करत ना.
करतं, होय. त्यांनी तुम्हाला एक म्हणजे मुलीप्रमाणेच तुम्हाला त्या हे केल्या होत्या ओ
हो.
सांभाळल्यावर म्हणजे हे केलं होतं म्हणजे भारी केलतं खरं हो जिव्हाळा लावला होय. मोस्टली कामाच्या ठिकाणी मला तर असं कोणीही करत नाही की ती पण ते असू दे हम्म्
होय म्हणजे आणि काम पण तेव्हा म्हणजे अकाउंट्स तेव्हा मी नव्हते बघत मी फक्त ऑफिस सांभाळायची पेमेंट साठी कॉल वगैरे करायचं कोटेशन बनवायचं असं
हम्म
पण ते फोन आले तर तिथं माणूस अव्हेलेबल अस तं म्हणून मला हे केलेलं होतं पण तरी पण हे ना खूप त्यांनी केलं. फक्त माझ्या मेडिकल इशू मुळं मला ते कंटिन्यू नाही करता आलं आता लग्नानंतर पण मी
हा
आठ नऊच एक्सपिरियन्स लेटर दोन हजार सोळा सतरा मध्ये घेतलंय
हा
तेव्हा गेले होते ना तरी पण ते सर मला म्हटले काळजी करू नको कुठं नाहीच भेटला जॉब बिंदास इथं ये तूझं सगळ बघतो. असं.
होय भा म्हणजे बघा कि ती होय मग त्यांच्याशी अजून कॉन्टॅक्ट आहे की नाही मग तुमचा?
नाही झाला कॉन्टॅक्ट त्यांचे नंबर बदललेत वाटतं ज्या नंबर वरती मी कॉल करत होते ना ते बदललेले तस घर माहिती मी अजूनही गेले तर चहा जेवण सगळं करतील त्या मॅडम माझ्यासाठी
अच्छा जाऊन यायचं ना अशांना नाही विसर म्हणजे विसरायच बघा खरं सांगते
आणि पण कसं झालं ना म्हणजे ते त्यांचं पण वकिली वगैरे पूर्ण झाली ना मग त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये त्या बिझी असतात.
अच्छा
मग ते असं वाटतं की आपण जाऊन कशाला त्रास द्यायचा
हा म्हणजे डिस्टर्ब करायच त्यांना होतं तसं हा होत नको होय
म्हणून मग ते शक्यतो नाही होत.
पण नाही भारत खरच तुम्ही इतक सांगताय ना भारी वाटलं ते तेवढ मी तर हेच्यामध्ये इतक कोण जिव्हाळा नाही लावत नाही एवढ किचन पर्यंत ते त्याच्यानंतर तुम्हाला इतक त्यांनी सपोर्ट करत होत्या ना म्हणजे भारी होतं
हम्म
मला फर्स्ट इयर ला असताना ना एक विषय गेला होता माझा मानसशास्त्र
हा
त मला त्यांनी समजवलं अगं एकच विषय गेलाय ना तो पुढच्या वर्षी देता येईल तुला.
दे परत पेपर भर पुढचा ऍडमिशनचा फॉर्म घे ऍडमिशन.
मग तुम्ही टाकला होता की रेग्युलर कॉलेज केला होता तेव्हा.
ऍडमिशन रेग्युलर होतं. पण फक्त परीक्षेला जात होते मी, हा पण मला म्हणजे कॉलेज मधन फोन यायचा टीचर्सचा, आ दहा तारखेपासून पेपर आहेत, हॉल तिकीट घेऊन जा आपलं.
असं
भारीच, भारीच.
हम्म म्हणजे वि वर्गातले मित्र मैत्रिणी तर मदत करायचेच पण शिक्षक सुद्धा हे करत होते पाठिंबा देत होते. की बाई ठीक आहे तू जॉब करते तू काम करते ना तर आम्हाला होईल तेवढी मदत आम्ही करतो असं
अच्छा.
खूप त्यांनी मला हे केलं
मग तुम्ही लग्न झाल्यानंतर हे केल काय ग्रॅज्युएशन केलत काय?
नाही लग्न
आधी केल काय ओके ओके ओके.
एक वर्ष गॅप घेतली आता मी पण तरी लग्नानंत लग्नाच्या आधीच झालं होत ग्रॅज्युएशन पूर्ण माझं
हा हा. मग चांगल
मी मागापासून मीच बोलतीये आणि मी म्हणते मी कमी बोलते म्हणून.
नाही नाही असं काही नाही छान म्हणजे कसय माहितिय काय तुम्ही तुमचे जे अनुभव आहेत ते सांग ताय ना त्यामुळे भारी वाटतय आणि अस तुमच्या ह्याचमधे अस त्यामुळेना मोस्टली मी कधी जॉबला गेलीच नाहीये, एक मिनट मी कट करते आणि तुम्ही लावताय की मीच लाऊ परत, हा करा हा करा करा.